हॅलो,, हा चहा तेन ऽऽ झालं,, अ आणि काय बाळऽऽ
काय नाही बघा तुमचं चहा तीन झालं,
झाले, झालेय,, चहातेन झालेय अऽऽ
हा बोला की,
अ,, मग ते आम म्हणजे तू यात्रेबद्दल ते नां असं काय माहिितऽऽ तिथे नां असं म्हणजे, आहे काय.
माझ्या काळात असं तर काय नाहियेत.
हा,, बरबर मी सांगतो आमच्या, आमच्या गावची यात्रा म्हणजे कस भरत्यात. ते आमचं कसं मुस्किलासनचं असं पिराच मंदिर आ आणि, त्याच नाहीतरी आम्ही कस पहिऽऽ ला आठ दिवस त्याची माती पडत्या, मग आठ दिवस माती पडल की सगळंऽऽ गाव सगळं धुणं सारवण धुणंऽऽ मग सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं आठ दिवसांत. म ज्या दिवशी आठ दिवस त्या दिवशीच सगळीजण दंडवत घालायचं,, म्हणजे मागून कोण नवसा घालत्यात, कोण सवऽऽ घालत्यात, मग ते दंडवत घालायचं, म्हणजे ह्या बुधवारी माती पडतय पुढच्या बुधवारीऽऽ दंडवत असतय, म्हणजे दंडवत घालायचं दंडवत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीऽऽ गुरुवारी रात्री घालायचं गुरुवारी सकाळी पोळ्या असतात गधरात्रीच मग पोळ्या करायचं मग पोळ्या च निवद दाखवायचं मग शुक्रवारी मलिदा भात भाकरी ह्याच जेवण जास्त आहे मग ते अ ते शुक्रवारी यवतय मग शनिवारी काय निवद बीवद काय नसते पण गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस यात्रा चांगली असते आमच्याकडं आणि मग त्याच्यानंतर हा मोठी यात्रा भरत मग त्याच्यानंतर आमच त्या दिवशी दुसरा आणि पंधरावडा येतोय की नाही पंधरा दिवस उरसून आठ दिवसान शुक्रवार येतोय त्या शु गुरुवारी आमची मरगुईची यात्रा असते आका मग त्या दिवशी आम्हाला हा यात्रे दिवशी पोळ्या करून निवद दाखवून नारळ फोडायचं मग ज्या दिवशी माती पडते त्या दिवपासन ते मरघुबे यात्रा होईपर्यंत आमच्या गावात अस कधी लग्न कार्य नाही मुलगा बगा बगी नाही वास्तुकशांती नाही नवीन कुठलं कार्यक्रम म नाही पूर्ण सगळं देवाची यात्राच पंधरा दिवसापर्यंत हे करायचं
होय का
दुसरं ह दुसरं काही नाही करायचं कार्यक्रम असं आहे आमच्या यात्रेचं म्हणजे इथल्या देवाचा आमचा नेम आहे आणि नारळ पण फोडायच नाही वाढवायचं नाही ज्या दिवशी मरगुबईची यात्रा त्याच दिवशी
हा हा ते परंपरा तने अगोदर पाासून चालू असत
होय आ अगोदरपासून ते परंपरा आहे बा हो आणि छान वाटतय मग हा आणि प्रत्येक गावाला वेगवेगळं असतंय आणि इथं कसं म म्हाताऱ्या बायका पर्यंत सगळ म्हणजे उरसाला येतात जे मेच्या आमच्या कस सहा सात आठ नऊ असं तीन दिवस असतंय आका मे महिन्यात होय हम् आणि हे पण असत ना अस त नाही की ते जैनाचच किंवा मुसालमान असं नाही आमच्या गाव सगळी आमच्या ह्या देवाला मानतातच जैन लोक तर हे लोक सगळी प्रत्येक गुरुवारी पण जातातच पण असं आम्ही का आमीच जावावं असा नाई ना ग्रामदवत आता मुश्किल असन महिमा पण तसा आहे त्या देवाचा
होय होय एक एक देवाची महिमालय आहे
लय हय आणि प्रत्येक प्रत्येक वर्षी गवा्हा एवढं आमचं ते त्याच उंची वाढत देवाची
होय
होय प्रत्येक वर्षाला घावा एवढं आणि एवढं तर गलीब तर एवढं घालतत गलिप न पूर्ण असं डोंगरा सारखं असं उभा राहिलेलं देव दिसते एवढं मोठं देव दिसत
हो
आणि लहान छोटी छोटी पोरं जाऊन सगळं नदीला जाऊन रात्रीच पाणी घेऊन येऊन देवालाच्या कट्ट्यावर आणून वत्यात पाणी देवाला
अच्ा
फेराला घालतात वय
ते बळा कि त्याची महिमा किती सांगा त्या देवाची ऐक होय ऐकायलावर अंगावर काट मारतात
होय होय तसं हा आहेच देवाच आमच ह आम्ही काही चहातेन झालं
चहा तेन झाले बघा तुमच झाला
झालंय झालंय सगळं आवरलंय बघ का
हा हा चालत काय नाही बघा
हम्म अ ठेव जर धारेच वेळ झालाय माझं हम हा ह हा